ला
हा काय चाललंय.
काय नाही पहा आज चिप्स केले म्हंटलं.
हा हो काय.
हाव तुमचं काय चालू आहे
बस काहीतरी म आता आता सध्याच का नाही नाही कामं झाले आताच आराम होते का केवढ्या लवकर.
हो काय उन्हाळ्याचे कामं झाले का मग हो काय
चिप्स मग काय विक्रीसाठी येत की काय मग?
नाही नाही घरीच असे घरच्या पुरते बनवले आता हे कसे पाकिटचे आणूू नये म्हणून मग
हा हा नाही मला वाटलं का बिझनेस बिजनेस वगैरे आहे का म्हटलं असा वैयक्तिक तुमचा किंवा म्हणजे पॅक करून विकायचे समजा
नाही ना मग एवढं कसं होत नाही आता घरच्या पुरत पाहिजे थोडस
हा हा नाही उन्हाळ्याच चालत केलं तर तस उन्हाळ्याचा चांगलाय तो बिजनेस यो
हो चालतय एका परी केलं तर लय नियोजन पाहिजे मग त्याच हाताखाली बाया पाहिजेल.
हा हा. मग गटात गटा गट वगैरे असेल ना मग गटा मिळून बनवायचं मग तसं म्हणजे त्याची मशीन वगैरे मिळते मला असं वाटते, मशीन घ्यायच्या मग त्या गटातून आपल्या
हो.
आणि हा म हे असे वेगवेगळे एक चालू केल्या व्यवसाय की मग नंतर अजून मग नवीन नवीन व्यवसायला चालना भेटते ना म म्हणजे कसं मग शेवड्याची मशीन, पापडची मशीन मग अजून अशा मशीन आणल्या जात ना वेगवेगळ्या
हो केल तर ते पण मग त्यासाठी आता तर पहिले मिटिंगच घ्याया लागेन बायाची की घेता का म्हणून याच्यात ऍड होता काय?
हा हा आणि हा अन मग ते कसं गटाकडून पैसे वगैरे मिळतात ना मग ते
हो, मशीन घेतल्या तर चांगला फायदाच फायदा आहे एकापरी मजुरी निघते मजुरी निघते सगळ्या बायाची
हा हा हा मग कसं घरी बसल्या बसल्या व्यवसाय चालू होते तो आपला मग समजा
हो तसं न रायता समजा इनकमिंग चालू राहती.
हा चालू आहे ते समजा.
हा नाही हे कसे घर च्या घरी केले आता बाहेरच विकत आणू नये म्हणून घरी
हा हा. हो ना आपल्या लेकराले लय आवडतात ना ते आता घरी म्हटलं की बस चिप्स आता कसं लेकरले असं काहीतरी नवीन खायला पाहिजेच लेकरले
हा.
हम्म हम्म चिप्स खातातच लेकर सगळ तेच आवडते मला आणि उपवासासाठी उपवासाच्यासाठी आहेत ना मग ते उपवास असल्या की काढल्या जातात मग
हो उपासाले फराळाचं होते मग
हम्म हम्म.
हम्म.
बाजारात स्वस्त असतील ना आलू म
हो, पंधरा रुपये किलो होते ना आता
हा हा.
म्हणून मग कधी तीस रुपये असतात, कधी पंचवीस असतात पण मग आता एक खट्टा आणले ते. पंधरा किलो तर दिले मग तेन पंधरान
हा हा. हा, बरं ये ना म
होव.
कसं काय आहे मग ते? कसं करायचं मग?
हे काय आलू विकत आणले? आ मग ते धुतले पाण्यान चांगले धुन काढले, अन ते मातीगीती लागेल होती त्याले तर मग धुतले जरा भर पाण्यात ठेवले अन मग त्याचे चिप्स केले रात्री, ते पाण्यात टाकून ठेवले रात्रभर.
हा ह.
रात्रभर टाकले मग सकाळून त्याला फेसगीस आला होता त्या पाण्याले, त मंग ते दोन पाण्या धुन काढले ते चिप्स. ते धुन काढले आणि मंग चुलीवर पाणी ठेवलं गरम, म ते गरम पाण्यात मीठ टाकलं थोडस, म त्यात उकळले न वाळू घातले उन्हात.
हा हा हा म्हणजे मग चांगला कलर, पांढरा कलर वगैरे आला असेल मग त्याला.
हो.
हम् हम्.
ते त्रुटी गिटी काही टाकत नाही आम्ही, तुम्ही टाकता काय त्रुटी?
हा, नाही मी तर अजून काही केले नाही ते तसं, पण एकदा केले होते मी म्हणजे बऱ्याच बरेच दिवस झाले त्याले करायला, ते तुरटी वगरे टाकून केले होते मी एकदा, पण ते माझे झाले होते चांगले असे पांढरे, पण ते तळल्यानंतर काळे काळे होत होते. म्हणून मग मी तेव्हापासून ते, हा हा, म्हणजे काय जास्त झालं होतं ते प्रमाण की तस तेव्हापासून मी केलंच नाही मग ते.
ह का नाही आम्ही त्रुट टी टाकाली होती की नही त आमचे काळे झाले होते. मग आम्ही तेव्हापासून तुरटी नाही टकत. फक्त मीठ. तेलही टाकत नाही त्या पाण्यात.
आले होते तर मस्त असे पांढरे पांढरे आले होते, मी केले होते तेव्हा. मस्त कलर वगैरे पांढरा आला होता त्यांना. मी अशे खूप खूप सारे केले होते. म्हनजे चार पाच किलोचे करून ठेवले होते मी अशे. मग जेंव्हा काम पडलं मी ते तळयाचं, तेव्हा तडले तर ते अशे काडे काडे खाण्यास म्हणजे क लागले तुरट लागत होते काळे काळे झाले हो तेे काढले.
हो त्या तुरटीन तुरट लागतात ते, असे चांगले नाहीत लागत.
हा म
काहीच नाही आपलं साधं सिंपलच बरोबर, आहे फक् त मिठच टाकायचं. तेलही टाकायचं नाही. हम्म.
हा जमत नाही म्हटलं आपल्याला मग कुठं, म्हणून मी तेव्हापासून केलंच नाही. म्हणून म्हटलं मग तुम्ही कसं करता म्हटलं? कसं मग आता या वर्षी मग मी करून पहणार मग म्हटलं.
काही नाही आपलं साधं सरळच आहे, त्याच्यात तेलही नाही टाका लागत. फक्त मीठ टाकल की झालं. तुरटी ही टाकायची नाही, काहीच नाही. आणि ते पाण्यान धुन काढायचे फक्त दोन वेळा. ते रात्रभर भिजू घालतो की नाही आपून तर ते रात्रभर मग त्याला फेस येते, वास येते, जंस आपण घुगऱ्या बीगऱ्या भिजू घालतो ते दोन पाण्यान कसं धुन काढल की मग एकदम पॉश होऊन जातात ते.
हा हा हा, हा, आता करून पाहणार मग मी.
आता ऊन आहे त पुरायला मस्त वाढतातही.
ह हो आता ऊन तर पुरायला, आता दोन तीन दिवस बदल होती. आत
हा, होऊन जातात म्हटलं.
करून पाहणार
हो, करून पहा म्हणजे लेखरे डब्यातही होतात फराळाचेही होते अजून काही.
हा, अजून काय केलं मग नवीन म्हटलं.
अजून काय बाकी आता करू बा राहिलं थोडं -थोडं ते कसं काल आम्ही गेलो असतो. सहज फिरायले जाता-जाता दिसले म्हणून आणले नाही तर. का असं विचार न्हता केला म्हणून की, आलू चिप्स करूच म्हणून.
हा हा,
गेलो जाता-जाता ते दिसली गाडी अशीच ते पंधरा रुपये किलो. पंधरा रुपये किलो चालू होत द्यायच तर मग म्हटलं. जाऊ द्या न आता घेऊनच घ्यायल पुरते नाही तर मग बाकी ठिकाणी तीस आहे कुठे पंचवीस आहे.
हा हा, तुम्ही गेले होते मार्केटला मग?
हो, मार्केटला गेलं होत. मग जाता जाता असे तिकडून परत येऊन घेतलं मग.
हा हा,
हम, नाही तर काही विचार नव्हता म्हटलं राहू देऊ आता हे आठ दिवस झाल्यावर करू बाकीच.
हा,
हा,
हम, चांगलं आहे ना, बरं आहे ना मग.
हा हा, काही ना, काही काम पाहिजेचना नाही.
हो ना उन्हाळ्याच्या काही काहीतरी काम पाहिजेत. रिकाम बसल्यापेक्षा बर. आणि ते कसय कामं करून करून आपण काय करणार दुसरं खायसाठीच होते ना आपल्या ते. म्हटलं टाइम कसा येतो आहे. तो लेकरना चला खायला भेटते काहीतरी नवीन मग. आता येत आता. हा, नाहीतर ते तांदुळाचे पाड पापड वगैरे करतात आता नंतर ते आपल्या शाबूदाण्याचे पापड. पळ. अ, तांदुळ्याचे पापड झाले, शाबुदाण्याचे झाले नंतर ते भाताचे पण करतात भाताचे. त्याच्याच चकल्या हा, चकल्या करून ठेवाच्या त्याच्या म्हणजे ते कसं आता उन्हाळ. नाही मी अजून अस काही केल्या नाही त्या फक्त मी ऐकलं असं करून ठेवतात म्हणून कारण आता करत होते आधी.
हो, शबुदाण्याचे करतात.
हा, मी अजून तर काही केल्या नाही अजून साबुदाना. वगैरे नाही केल्या मी अजून आणि याच्या पण नाही केल्या मी भाताच्या वगैरे नाही केल्या मी.
पापड करत असतात का मग तांदुळाचे.
हा, तांदुळाचे पापड वगैरे करते मग्.
ते कसे करता मग तुम्ही.
त्याचे खूप वेगवेगळ्या पद्धती आहे. तांदुळाच्या पापडाच्या तर ते मी ते असं आपण याच्यासारखं क''--'' वरून आपला. म्हणजे आपण बेसन वगैरे कसं ओढतो आपण ते तसं करतो मी ते वरून. हा हा हा, त्याचा गोळा तयार करून ते लाट ते मग. हा, ते लाटायचे मग याच्यावर आपली कागद घ्यायचा कापड आपला मेन कापड त्याच्यावर लाटायचं. त्याचे मग ते असे तर ते अस ह म्हणजे ते लाटायला भारी वगैर नये जाते. नाही तर मग कसं माझी माझ्या आईच्या घरी ते अशी नवीन पद्धत आहे ती असे गोळे तयार करतात त्याची. म्हणजे तांदुळाचे. तांदुळाचं पीठ आहे ना, तेे आपण भाकरीचा उंडा कसा भिजवतो असा त्या भाकरी. त्याच मग त्याचे मग ते गोळे तयार करतात ते असे मोठे मोठे. आणि ते पाणी उकळुन, पाणी उकळलं की त्या उकळत्या पाण्यात ते टाकतात. मग ते गोळे चांगले शिजतात ते ह. शिजतात ते गोळे चांगले.
हा.
मग शिजल्यानंतर. मग त्यातला एक- एक गोळा काढायचा, आणि तो चांगला मळायचं चांगला. आणि त्याचे गोळे छोटे -छोटे आपले पापड जे कसे तयार करतो. तसे छोटे छोटे तयार करायचे आणि ते पापडारखे लाटायचे मग.
हो. गरजेजे चांगले येत असतील मग.
ते पण मस्त येतात हा ते. हो असत्यात. आता वेगवेगळे आपापली पद्धत आहे. ते कोणी कसे करते कोणी कशी करते. तर ते मी तरी अजून तशी च हा मी अजून तसे तर काही केले नाही ते. कारण म्हणजे आपण स्वतः डोळ्यांनी पाहिला ते समोर आपल्या मग आपल्याला समजत ते कसं करायचं. म्हणून ते असं सांगितल्यानंतर ते जमत असतं नाही ते कीती काय केलं तर ते बिघडतेस ते काही ना काही. आता मी हे असं जसं मी हे तांदुळाचे वापर करत ना. हे असं मी अजून एक दोन जणीला सांगित ल होत. पण त्या म्हणत होत्या की, आमच्या समजा आम्ही जेव्हा वाळवले ना तेव्हा ते असे त्याचे तुकडे झाले. म्हणजे एकसारखे, हा चांगले आले नाही ते
हा.
हा. तर म्हणजे कसं आपण स्वतः केलं ते मंग म्हणजे पाहायला तर मग समजते बा असं कराय लागते म्हणून
आम्ही तर बाई वरूनच करतो ते असं समजा व त्याचे ऊ त्या च्या सारखे कुरवडीसारखे. सांडोळी सारखे तसेच करतो पाण्यात. ह ते बिबड्या
हा हा बस तसे हाय.
ह दे मुडत नाहीत ते पण चांगलेच शिजू दीली.
ह ते ते चांगले निघतात. ते आपण आपल्या वेळेच्या टाकायला लागतात ना ते मेन कापड वर
ह नाही आपला कागद अ कॉटन कागद
हो हा हा. कापड कापड कापड वगैरे हम चालते त्याच्यावर. हम्म हम्म. हा ते तसं आहे. हो ना कोणाची पद्धत कशी आहे. कोणाचे कशी. पापड आता काय म्हण टला की नवीन नवीन नवीन कोणी कस करते. कोणी कस ठेवता येते आता. हं कोणाची कशी करणी. काहीं काहीना तशे
अ चव ही बदलत अशील बरं त्याची.
हो. चवय बदलते मग ते आता वेगळेवेगळे केल्या म्हणजे चवय बदलते. आणि आता ते मी वाफवून नाही केले होते काही त्याचे. म्हणजे रात्री तांदूळ रात्री तांदूळ भिजू घालून ठेवायचे आपले आणि मग ते मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाकून मग ते. आपलं पाणी उकडता पाणी जे असते त्याच्यावर थोडी चाळणी वगैरे ठेवून. त्याच्यात प्लेटमध्ये टाकून मग ते त्याला वाफ द्यायची.
हा चांगले येतात ते.
हा ते तसं केलं होतं मी. ते पण मस्त आले. म्हणजे त्याच आता आणि हा त्याचा आकार पण मस्त असा म्हणजे प्लेटच्या आकाराचे सारखे बरोबर गोल आकार पण आला तसा. आणि सोडल्यानंतर ते असे चांगले पातळ वगैरे मस्त निघाले ते.
हा हा.
हम ते पण तशे पण केले मी काई काही. आता अशे केले मंग मी. आता अजून कराच का? हा. पाऊ आता आता तांदूळ एक एकदा कुकर मध्ये शिजवून म्हटलं आता ते तांदुळात - हे पण करून पाहूया चकल्या या वर्षी म्हटलं. मी केल्या नाही अजून पण आता या वर्षी करून पाहू म्हटलं आता.
म काय. बरं करा मंग ठीक ए?
हो हो ठीक आहे म ह ह्म्म्म.